हॅलो हां बोलाताई अ तुमच्या फोनचा आवाज वाढवा ना.
अहो वाढवते पण ते वाढतच नाही तेवढाच येतोय.
ओ ओके ओके जाऊ द्या बोला काय म्हणताय कुठल्या विषयावर बोलणार आज आपण.
हा परंपराविषयी बोलायचं आहे मला.
अ अ,
परंपरा आपल्या.
ओके परंपरा म्हणजे कशा म्हणजे कसल्या अशा.
हा कशात म्हणजे आता ज्या. आपण म्हणतो ना रूढी परंपरा जुना. येत आहे बुवा जुनच आता नव नवीन म्हणून येतंय. येते फॅशनमध्ये पण वगैरे. असं तसं आपल्याला.
म्हणून परत अ आपल्या समोर येतय बरोबर ना.
हा हा हा हा, आपण म्हणतो ना की काय जुन्या रूढी.
परयविषयी बोलणार असं.
हां हे आपणं जे राहणीमान वगैरें रहातं राहतोय आणि कांहीं आपलं हम्मं परंपरागतं कांहीं चालतं आलेले आपले संण उत्सव
हां-हां
त्यांच्याविषयी आपणं थोडीशी चर्चा
चालेल नां चालेल नां बोलां नां कुठले म्हणजे कुठला संण किंवा कायं आवडतो. तुम्हांला कुठल्या सणांवर बोलायचंय तुम्हांला
हां पणं आपणं संण करतों पणं माहिती राहतं नाहीं नां कोणांला कि तो संण कां साजरां करतों आपणं रायचां आपणं आहे कां नायं हम्मं आंता पाडवां वगैरें गुढीपाडवां साजरां करतों मंग ते पाडवां कां साजरां करतो.
हो-हो-हो पांडवांच्या म्हणजे माझ्यां माहितीत त्यांसं आहे की शिवाजी महारांज किंवा हे आहे आं शिवाजी महारांज
हम्मं
त्यां दिवशी कांहीं तरी माणसं हिच्यां पिक्चर कांहीतरी गुढी केली होती ओसली बरोबर न
ओव्यसली बरोबर
हॅलो
नाहीं-नाहीं-नाहीं हां हॅलो आंला कां आवांज शालिवान म्हणूंन आहे नां जे राजे होऊंन गेले आपले त्यांनी ते त्यांच जे सैन्य होतं नां तरं ते खूंप असं एकदंम. निस्तेच झालेलं होतं त्यांच्यामध्यें. प्राण म्हणजे प्राण म्हणजे कायं की त्यांच्यामध्यें. पुरुषार्थ निर्माण करण्यांसाठी त्यांनी. खूंप मेहनत केली आणि ते एक. अख्या हं कां आहे बां की त्यांच्यामध्ये त्यांनी. पाणी शिंपडलं आणि जे. लाकडे असे हे होते नां बावल्यांसारखे सैन्य. त्यांना पुरुष म्हणजेत. त्यांच्यामधूंन ते तयार केले बुवां पणं तसं नाहीं आहे एक खांस म्हणजे त्यांना हां जिवंत केेले तरं तसं नाहीं तेे की त्यांना. पुरुषार्थ केलां त्यांच्यामध्ये की. तुम्हांला असं व्हायचंय आहे म्हणजे त्यांच्यामध्ये. अं त्यांचं रक्तं सळसळणांरा असं त्यांना विचार दिले बां असं. शालिवांश कां म्हणूनंग हां तुम्हांला लढायचंय आहे बां म्हणूंन आणि श्रीराम त्यां. हां श्रीराम पणं त्यांवेेळेस अयोध्येला येतं होते त्यांच्यामुळे. गुढ्यां तोरण पणं लावतं होते तरं त्यांच्यासाठी आपणं. पाडवां साजरां करतो असं नवीन वर्षाची सुरुवांत तेंव्हा करतो असं.
ओके ओके ओके ओके. अऍक्च्युली मी जे तुम्हांला शिवाजी महाराजांच बोलली नां माझां आवडता विषय
अस इतिहास आहे ना. इतिहास, हा, हा कसय तुम्ही? संगीयाच. हॅलो, हम तुम्ही, तुम्ही काय सांगणार होत्यासा?
म्हणजे, याच्यात तर दोन म्हणतात की म्हणजे शिवाजी महाराजांनी अं म्हणजे, अ हे केलं विजय प्राप्त केला.
हम्म, हम्म, हम्म.
त्याच्यामुळ ते विजय पताका म्हणजे, तो सगळा जल्लोद झाला. ते झाला की म्हणजे एक हे होत की, अ आनंद साजरा करण्याचे वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या वर्षांची, वेगवेगळी पद्धत होती बरोबर. म्हणजे आता, तुम्ही म्हणताय जस शालीवाहन आहे किंवा कोळ त्याचा काळ आहे किंवा अस वेगवेगळे यांचा तो काळ होता. त्याच्यात या पद्धती वेगवेगळ्या होत्या बरोबर ना.
हम्म, श्री राम ते आलेले होते ना, तर ते ज्या वेळेस लंकेहुन आले ना, तर सगळं म्हणजे राज्य वगैरे सगळं जिंकून आलेले होते, सीतामातेला घेऊन आले होते ते, मग आयोध्येच्या लोकांना खूप आनंद झालेला होता आणि त्यावेळेस मग त्यांनी, गुड्या आणि तोरणं उभी केली आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की आत आतापासून आप, आता ह्यानंतर आपल्या वर्षाची सुरुवात होईल ब इथून आता श्रीराम जेव्हा आली तेव्हा तर ते आपण पाडवा असा नवीन वर्षा ची सुरुवात होईल ब असं म्हणून असे जर समजलं ना परंपराविषयी आपल्या तर मग. पुढच्या पिढीला पण त्रास नाही अशा आपले मुलं आहेत ना छोटे तर त्यांना आपण सांगू शकतो की बाबा अस
हो हो हो आणि तसे आपल्याकडे भरपूर सण आहेत ना, आता सपोज आपण संक्रांत करतो. संक्रांतीच्या दिवशीच थंडीला सुरू सुरुवात असते. आणि संक्रांतीचा पहिला दिवस, त्याविषयी सांगू शकाल का तुम्ही मला?
संक्रांतीचं का?
हो
ह संक्रां
ते संक्रांतीचा पहिला दिवस तो असं तो भा भोगी वगैरे काय भोगीच म्हणतात ना, त्याविषयी माहित असेल तर सांगाल मला?
पाणी ते भोगीच ही मला एवढं जास्त माहिती नाही आहे. पण संक्रांतीच हाय की कारण कि तेव्हा ते मकर राशीत प्रवेश करतो ना सूर्य
सूर्य हो.
हम्म, तर त्याच्यामुळे त्याची दिशा तो बदलतो. आणि म्हणून संक्रांत हा म्हणून मग ते तेजाकडे जातं बघ अंधारा तून तेज्याकडे जातात ती एक एक दिवा मिनिट के बार तास असा वाढतं जातो आणि मग अंधाराकडून
आणि माझी आजी म्हणायची की संक्रांतीनंतर तीळा एवढा दिवस वाढत जातो. पुढे आणि जसा तीळ, हो तीळ छोटा असतो ना तसं, तसं तिळाप्रमाणे दिवस वाढतं जातो.
म्हणून हा उन्हाळ्यात आपल्याला दिवस म्हणजे उशिरा जात म्हणजे मावळ तो बा असं बरोबर. असं, म्हणजे माहिती पाहिजे बा आपल्याला असं.
नाही आपल्या म्हणजे खूप सण आहेत, खूप सण आहेत जस तुम्ही बैलपोळा म्हणा किंवा आजकाल म्हणजे श शहरातल्या आपल्या मुलांना शेतीविषयी माहिती नसते तर मग हे बैल पोळा बैल बैलं आलं की म्हणजे त्यांना समजू शकतं ना कि ज्याच्यामुळे आपणं उपाशी राहत नाही त्या बैलान जर शेतात कष्ट केले नाही तर आज आपण उपाशी राहू बरोबर मग कुठेतरी त्याला पण दिवस आरामाचा दिला जातो आणि त्याची पण पूजा केली जाते आपल्या मुलांना आज माहितीच नाहीये ना.
अहो आता सगळे ट्रॅक्टर घेऊन गेलेलेत आधुनिक शेती म्हणजे हम्म, जेवढे संशोधन होतेय तेवढं मग आपण असं वाटतं की मागे पडतोय बा मुलांना परंपरा किंवा हे सगळ माहिती होण्यासाठी या गोष्टी आता फोटो दाखवया लागतील की असे, असे होते बाबा बैलगाड
हम्म, हम्म, हम्म.
तर मुलांना
आज कालच्या मुलांना बैलगाडी माहीत नाही बरोबर आपण ते काय म्हणतात हो.
गाई म्हस हा ते, काय म्हणतात बाई त्याला? माहित चौरग राहत हाफशावरून ना हॅन्ड पंप हम्म, हम्म. विहीर विहीरीवरून, विहिरीवरून पण आणतात ना ते पाणी भरून.
ऍक्च्युली विहिरी हुन पाणी कसं काढायचं तेच माहित नाही मला. पण माहीत नाही ताई ते खरंच, तुम्हाला माहितेय?
हा अच्छा ती हे लावलेली अस ते मग हम्म, असं गोल, गोल लावलेलं असतं ते मोठ सारखं त्याला दोर बांधायचा बादली टाकायची खाली.
अच्छा.
बरं भरून मग तिला ओढा, ओढावं लागतं त्याला.
पण ते वीहीरितल पाणी आपण पिऊ शकतो का डायरेक्ट? आजकाल कसं आपण जे नळाचं पाणी येतं ते प्युरिफाय वगैरे केलेलं असतं. मग विहीचं पाणी तेवढं असतं का म्हणजे पिऊ शकतो का आपण डायरेक्ट?
त्याला शुद्ध करतात ना ते पाण्याचं मोजतात कि किती त्या त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला?
डायरेक्ट आता काही, काही ठिकाणी म्हणजे मी गावात पाहिलेलं पण आहे म्हणजे माझ्या पप्पांकडे तर काही शेती नाही पण जिथे पाहिलं विही पाणी सुध्दा लोक सरास पिण्यासाठी
हो हो हो, ते त्यावेळेस कसं असेल डिटर्जन वगैरे नव्हतं तर जमिनीत काही जात नव्हतं केमिकल वगैरे तर ते सहज पिऊ शकत होते. पण आता तर पण दर्जा घ घसरलेला आहे ना खाली याचा.
हम हम हम.
पाणी नाही पिऊ शकत आपण ते मोजणं हे केल्याशिवाय. किती हम्म हम्म ते केल्याशिवाय नाही होत. ते असं. पद्धतीने शे शेती पण आपण त्यांच्या याच्याने करतो जीवावर. पण आता ट्रॅक्टरस आलेले आहेत म्हणून मग. बैलांची गरजच नाही राहणार. किंवा अशा भरपूर गोष्टी लोप पावऊत चाललेल्या आहेत आता. की मुलांना सांगणं म्हणजे कठीणच आहे. फक्त मोबाईलमध्ये दाखव मग आपण त्यांना. की कसं होतं बाबा हा. ते त्यांनी ते आ हेच नाही केलेलं आहे ना ते एन्जॉयनी केलेलं आहे. त्या गोष्टींच.
मग जर आपण सणांमध्ये बोलतोय तर तुमचा आवडता सण कोणतला आहे. त्याविषयी बोलायला आवडेल मला ताई कुठला सण आवडतो तुम्हाला मग.
पोळाच आवड तुम्हाला खूप.
हो तुमच्यालापणी म्हणजे तुमच स्वतःची शेती वगैरे आहे का.
हो वडलांची वतीन भरपूर.
अच्छा म्हणजे तुम्ही फार एन्जॉय केला असेल ना बैलांना आंघोळ घालणं सकाळ. पासून ते.
खूप ते रंगरंगोटी करायचे छान छान. त्यांना ते अ. गळ्यातले ते खोगीर खोगीर म्हणायचे आमच्याकडे. हम्म गळ्यात टाकतात ह पाठीवर हा पाठ''--'' वर टाकायचं ते घंट्या खोगीर म्हणजे पाठीवर टाकतात ते.
अ कपड्यांनी बनवलेली ते.
हा पट्ट्या असतात झुला झुला हा होबीर मी ते अ. याला राहायचा ते हम्म. घोड्याला राहायचं नाही नाही विकत आणायचे. म्हणजे आपण ऑर्डर द्यायची त्याप्रमाणे पण तेव्हा काय एवढं काय कोणी वापरायचं नाही ना.
अच्छा.
त्याच्यामुळे आणि. त्या तो दिवस म्हणजे भारीच राहायचा.
आणि बैला सजवण्यासाठी काय काय वापरायचे.
ते अ रंगरंगटी म्हणजे हे करायच. कलर वगैरे आणायचे ते फुगे वगैरे. गुलाल आणायचे भरपूर त्यांना बाबा छप. ते देण्यासाठी पण ते अ काय. गरू राहायच बघा गेरू काय म्हणतात तुम्हाला तुम्ही काय म्हण''--'' तेनी माहिती पण गेरू राहायचं. हातानेच हातानेच द्यायचे ते हातानेच टाकायचे. आणि त्यांच्या पायांना घुमरू वगैरे बांधायचे.
अच्छा शिंगांना फुगे वगैरे असं लावून कलर पण द्यायचेत ना.
हो कलर पण द्यायचे छान बारी होत.
बैल करून द्यायचे म ताई. एवढं म्हणजे म्हणतात ना की एखाद्या वेळी मारका असतो. मारतो. बैल त्या दिवशी करून देतात मग एवढं सगळं?
शांत उभे राहायचे. त्यांना खायला वगैरे देऊन टाकायचे. शांत करू द्यायचे ते. एक अर्धा असतो बा त्याच्यात. पण मग मस्त मजा यायची पण. बँड व वगैर राहायचा. वाजत गाजत आणायचे मस्त गावातून. मस् म्हणजे वेगळंच राहतं. ते खेड्यातलं जीवन.
हम्म हम्म हम्म.
भारीय ना.
आजकाल मुला आपल्या मुलांना हे सगळ एन्जॉय करता येत नाही ना. कुठेतरी याचं दुःख पण वाट त ना.
खूप खूप. खूप लांब पडलय. म्हणजे खेड्यातून आपण आलो ना सिटीमध्ये. तसं बाकीच्या गोष्टी ना खूप मुकलेलोय. मोबाईल आल्यामुळे थोडस घेऊन गेलं मुलं खेळ पण क
तंत्रज्ञान वाढत चाललेलंय. पण मग आपण आपले मुलं म्हणजे ज्या जुन्या गोष्टी त्याला, हो.
एकल कोंडी पण झाली. आणि जुन्या गोष्टी त्यांना माहिती नाही राहणार. आणि आपण जे सांगू पण त्यांच लक्षात नाही राहा एवढं हे होणार की, खरंच होतं का बो असं.
हम्म हम्म हम्म. या आजकालच्या मु